हो
ह
हॅलो
बोल की
अगं काय ग कुठं आहेस ग किती दिवस झाल फोनच लावले नाहीस.
बॅलन्स संपले लाग काय करायचं सांग गरी प आहे आम्ही
हा असं झाले र मला वाटलं काय कुठं फिरायला गेल्यास की काय?
फिरायला कुठं जाणार आता घरीच आहे ब कॉलेज एक झालंय सगळं आता. फिरायचा कुठे चान्सच नाहीये आता कुठं.
ह् म्हटलं काय कार्यावरती पण कोल तुझे पण कॉल राहिले माझे पण कॉल राहिलेत. मी त्याला फोन तू म तू काय मला फोनच केले नाहीस म्हण म्हटलं काय
हम् नाही ग बॅलन्स संपलेला ना मग त्यामुळ मग म्हण. आणि मग करून टाकूया म्हंटलं बॅलन्स इथ म्हणजे माझी मैत्री ति हपट होत ना मग ते नुसत ते मराठी ट्र काय टायपिंग हा ते तेवढं झालं माझ्याकडनं ते पण आता बंद झालंय आता.
अ किती म्हणजे एकूण किती केलेस.
सहा हजार कितीरी आहेत.
हम ह हा लिमिटेशन असेल मग त्याला
नाही ग किती केलं तर भरपूर लोकांनी केलं किती केवढं आहेत. तर आता मेसेज टाकले ग्रुपवररती की थोडं बंद आहे म्हणून
ह ह ह ह मला तर ते टास्क टेस्ट त पहिला मग त काहीतरी फेल झाली. म नंतर ते काय मराठी ट्रान्स्क्रिप्शन नाही नाही ते तस नव्हत मला जे रेकॉर्ड नी मला एक कॉल रेकॉर्डिंग पाठवतात ते पाठवलं की ते कणी पाठवलं कणी त्या म्हणजे त्यांनी काय बोलतात ते हा तसं टाईप करायचं असं होत ते टाईप करून पाठवायचं. मग मग नंतर ते च च च असं ते होत होतं ना. मग त्यामुळ ते टेस्ट फेल झाले ह्.
मी मधी केलतो की माझं पंधराशे झालं तर मधी मग अ त्यातलं मग ते चार टास्क नाकारलीतच बहुतेक मग ते त्यामुळे ते बंद झालं. मग नंतर परत आणि आलं मग तेव्हा नंतर ना मग त्या दिदीला का विचारलं कसं करायचं काय ते. मग तिनं सगळं सांगितलं नीट काय काय समजवून सांगितलं. जरा मग तेव्हा समजलं काय करायचं. काय नाही ते मग तेव्हा केलं मग मी मग तेव्हा आत्ता सहा हजार झालात ते तेज पण अजून पैस ना
येतील येतील ते पाच सहा दिवसात येतात ते काय त्याचं काहीच नाही.
भरपूर आहेत का म्हणून बाकी काय नाही. ह् आता आणि ते आता आले त्याच एक टास्क म्हणजे त्यांनी जेवढं रेकॉर्डिंग असेल तेवढं केलीच कनी तर तुला अठरा रुपये मिळणार.
म्हणजे ते मराठी मैथिलीचं काहीत सकाळ तर तेच काय? हम्म मी पण तेच करायला सकाळपासून ते करायला लागले. एका
तिस नाही गआमच्या म्हनून तर.
च्या लागलाय साइड.
हा कुठ झाला वार जरी गेलं तरी ऐकूयाले त्यातन मी तर टेरेस वरती बसलेलो जाऊन.
माझं कसं झालंय माहिते काय मला माहित नव्हतं की मी म्हणा लागलोय. कि ते झिरो का दाखवाले म्हणजे मी ईकडं टास्क कमप्लीट कराव लागलं ते दाखवत नव्हतं. ज्यावेळी मी दहा रेकॉर्ड कम्प्लीट केल्यानंतर एक रेकॉर्ड असं दाखवा लागलं ते.
आगं कसय माहित काय म्हणजे आता समज आता तुला हा मोठा पॅरेग्राफ दिलाय. आणि त्यातलं निम्म, निम्म, निम्म करून दिलय तुला बरोबर आहे मग पहिला. स अस चार पाच अ झाले नि निम्म निम्म तर ते पूर्ण सगळं वा म्हणजे बोललेस क नाही तू तर तो एक टास्क सबमिट.
असाय व्हय ते.
आ म म्हणजे मग त्याच पार्ट दाहा आस.
म तरी पण आता तरी पण आ पंधरा दिल्यात आपल्याला टास्क त्यात
मला आता. अठरा रुपये दिसाल की त्या माझ्या पेमेंटच्या ह्याच्यात.
व्हय म्हणजे तू लगेच केल्या केल्यावर सबमिट करत अशील ग.
ते क अग तेच करायचं, एक टास्क सबमी एक टास्क झाला लगेच सबमिट करून टाकायच. मी तेच करतोय बाई.
ते नी चेक पण करतात ना ग ते पहिलं म
ला काय वाट टल जर मी आता एक टास्क म्हणजे किवा दोन टास्क केल्यावर लगे सबमिट केलं. तर ते सगळं सबमिट म्हणजे पंधराच्या पंधरा असे मी न, करता रिजेक्ट ट वगैरे झालं तर म्हणून केलं नाही ग.
बर होतय ते एक एकदा आता आपल्यावर आपला विश्वास पाहिजे गो होणारच की काय पण हुदेत. मग बरोबर केलीच की मी येते काही विषय नाही एवढा.
हो
हम्म फक्त बरोबर करता आलं पाहिजेत ते. शब्द हा पाच सबमिट पण केलीस.
पाच नाही सात.
सातज गं. सात झालेय तुझ माझ एकच झाले बघ.
घरात कोण नव्हतो तोपर्यंत केलो, नाही तर घरात आल्या की नाही सगळे अशे आवाज नेते ग त्यात.
हम्म, आता इथ आमच्या घरात सगळे जणच हायत सगळं पैजणचा आवाज, त्यांना शांत बसा म्हणून कस सांगू म्हणून म्हटलं तुला कॉल कर म्हणून सांगूया म्हटल.
हम्म हम्म.
करू मु माझ पण अजून राहिलात भरपूर कॉल्स आहेत माझ. पणअजून मी आंता. तुला दोन, तीन करणार आणि ती पल्लवी दिदी म्हणून आहे तिला तून करतो जरा. म्हणजे त्या पूर्ण करून टाकतो आणि त्या मॅडम आहेत त्या पुण्याच्या त्यांना एक पूर्ण
फोणच लागत नव्हता.
म
म्हणजे काय झालं म्हणजे मी शेवटचा ज्यांना कॉल करतोय की नी, आता लगेच. लगेच असं होत नाही ते, मी ज्यांना शेवटचा कॉ आता मी तुझा नंबर कॉपी पेस्टच मानणार. मग नंतर शेवटचा कॉल ज्यांना केला की नी, कॉपी पेस्ट मारल्या नंतर तुझा नंबर येत नाही, शेवटच कॉल ज्यांना केला त्यांना त्यांचा नंबर पडतो.
मी कोणाला गेलतीस, मलाच केले असशील.
ही नाही कोणतर दुसरं होत ते आणि की नी त्यांना मी आणि तिथं सांगा लागलंय कंप्लीट म्हणजे तुमचं कंप्लीट झाले म्हणून. आणि ते सबमिट पण व्हायला लागलेलं ग. मग त्यामुळं असं व्हायला लागले ते सारख. बघू आता माझे तर आ आता अठरावा काहीतरी कॉल आहे हा, अठरा एकोणीसावा काहीतरी कॉल आहे. म्हणजे आता अजून एक केलं की परत रिफ्रेश मारल की नाही आणि पंचवीस येते मग अजून पाच
पंचवीस? म्हणजे आता किती झालं.
म्हणजे आता एकोणसावा कॉल आहे तुला माझा आता, अजून एक कॉल केला तर वीस होतात म्हणजे तुझे पाच कॉल सोपत्याात ग मग अजून मला मग पाच येणार आणि रिफ्रेश मारलं की आणि पाच येणार मग तीस कॉलस होत्या ना मग त्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन येईल मराठी ट्रान्स्क्रिप्शन वाटतं.
ते होय मला ते व तुला आलाय मा ते काही तो दुसरावाला टास्काने काय ब तो मला येत नव्हता हला आणि म्हट तुला मी तो हा तो नाही आला मला मग तो येईल आला तर
ह हां.
म नाही तर तो आहे, त्याला मग आता, आता जो म्हणजे आता आलाय की नी तो आता आपल्याला टास्क. पंधराचा, मग तो झाला तो तेवढाच येणार का अजून भरपूर येणार तसच.
म, आताच्याला. आत्ताच्याला तेवढं पंधरा टास्क ते आय थिंक पाठवले असतील हा मग नंतर. त्याच्यावरन जेवढे रिजेक्ट वगैरे होतील त्यावरंन त्यांनी पाठवत असतील असं वाटलंय मला
म्हणजे ते मी ते बघ सहा हजार केले म्हणून तुला सांगा लागलोय ते तर तसंच ते पुढं पुुढं वाढत जाणार.
ती येईल मला वाटते, मराठी ट्रान्स्क्रिप्शनचं येईल नाही तर ते कॉल एवढ्या सगळ्यांच म्हणजे अ जास्त झनएत कॉल करणार मग तिला येतील अजून थोडं.
हम्म, तेच बरं म्हणजे ते बरं पडते अगं खरं. मला तरी.
मला तर अजून आलाच नाही मला लोकवाणीच बरं पडतंय ते लगेच आलं त्याचं पेमेंट मला परवा
कुठलं लोकवानी ते हा ह आलं होय.
हा ते आणि फोन फ्रेंडच दोन्ही मिळून. चेकिंग करून ते पेमेंट पडलं ग तेच
हो हो ह. माझ काय ते पंधराशे मध्ये केलं तर मी पंधराशे त्यातलं चार टास्कच रिजेक्ट झालं त्यामुळे ते पैसेच गेलं सगळं.
हम्म हम्म हम् हम्.
झालं तर किती जात म्हणजे.
काय झालं?
एक तास्क रिजेक्ट झाला तर किती रुपये जातात.
कशाचं.
आता समज ते मी ते मराठी टायपिंगच होत ते कॉल टायपिंग त्याच. टास्क म्हणजे चार टास्क रिजेक्ट झाला त्यातलं आता, मग किती रुपये कट होतात त्यातलं माझं?
त्याज काय माहित नाही ग, कारण की मला तरी ते अजून आलंच नाही.
म्हणजे तरी पण म्हणजे समज आता, कॉल म्हणजे ते आता मी तुला आणि आज मला आलय तें वाल, तर त्यातल म
तर तू सहा हजार केल्यास, त्यातलं म्हणालेस का?
हा नहीं-नहि म्हणजे आता मी ते, हा त्यातलंच बोलते मी तुला हा.
हा त्यातलं मग असंल एक, म्हणजे आता तुला सहा हजारला, सहा हजारला तिथं म्हणजे आता तू सहा हजार टास्क केलेस, म नंतर तेच तुला तिथं सहा हजारच तिथ दाखवत असल, पेमेंटमध्ये म्हणजे रू पये, असे एक-एका ह्याला तर काहीतरी रुपये वगैरे असत
दाखवायला लागलेय मला ते हाय असं दाखवाया लागलंय.
मग नंतर तेवढंच असेल मग ते, एका कॉ एका तू रेकॉर्डिंग पाठवल्याच एक रुपये अस एकत्र असल ते.
अगं खरं म्हणजे कट पण होऊ नये ते बोललीस ना, मग ते विचारते म तुला.
हं, का, माहित नहीं ग एवढं.
आं? मग तेच म्हणजे समजतय ना, म्हणजे चुकायचं नाही ग परत पूडं अस.
हो माझं ते ता मराठी ट्रान्स्क्रिप्शनच टेस्ट आल्ती माज चुकल्यापासून मला ते ट्रान् स्क्रिप्शनच आलंच नाही मला परत.
नाही माझ ते टेस्टच चागंली गेली, नंतर-नंतर मी पंधराशे केलं पण त्यातल, म ते पंदराशे मग ते मला काय झ हा अस रेकॉर्डिंगच टाईप केलेलं याय लागलं ना. मग मला वाटलं की नुसत तसंच सबमिट करायचं, तर तसं नव्हतं ते. ते आपण, म्हणजे तयार करतोय ना ते काहीतरी.
हा हा हा.
वगैरे तशा टाईप मध्ये त्याला कोमा डॅश, टिंब वगैरे अस द्यायचं होतं.
ह्म ह्म मग मी ते केलं नाहीये, मला ते तेवढं माहित नव्हतं ग मी इन
त ग मग तेच तर, मला पण पहिला माहि त नंतर कळालं ना, मग त्या नंतर कळाल्या नंतर मी सहा हजर व्यवस्थित केलं ते.
हम् म्हणून ते चार कॉल रिजेक्ट झाले असतील तुझे.
हा कॉल नाय रिजेक्ट झाले ते
ते वी, हा हा तेच ते.
ह ठीक आहे, तू कट कर, मी कट करते, मी करतो. ह